हॅलो
हा भक्ती तू काय मला सांगणार होतीस सांग.
हेच सांगायच होते मी.
अरे तू बोललेलीस ना तुझ्या फ्रेंडने एक ऑनलाइन बिझनेस तुला सांगितलंय.
होय ते मला एक ऑनलाइन बिझनेस म्हणून ती सांगत होती कि ती कराल ते मध्ये काय झाल ले अ म्हटल मध्ये काय झाले मी टीम बघत होते. सर्च मारत होते. म माझी एक फ्रेंड आहे मग ती पण ही ऑनलाईनच बिझनस ती पार्ट टाइम मध्ये कराल्या तर मी विचारलं काय हय, काय नाही म्हणून
हा
मग ती विचारली की हे अ म फर्स्ट ऑफ ऑल तर ती म्हणली हे पार्ट टाइम पण आहे आणि फुल टाइम आहे आणि हे जॉब नाही एक बिझनेस आहे म्हणून
नेमकं काय बिझनेस आहे कशा कशासाठी आहे?
कशासाठी बघ हे स्पेशलीना तुंम्ही कायपण काम कराल ना ते पार्टटाइम मध्येपण करू शकताय आणि फस्टअपऑल त्याच्यामध्ये हे न आपल्याला वेबिनार मध्ये बसवतात त्याच्यामुळे सांगत हा कोणता बिझनेस आहे. आणि ते जे सर गाईड करतात ना ते त्यांच जर्नी बरोबर जर्नी त्यांच सांगतात.
म्हणजे कशाची जर्नी?
की ते नी कस बिझनेस मध्ये आले आणि कस तिने त्यांची इनकम काय आहे काय स्पेस केलय काय आचिवमेंट केले ते हा मग ते वेबिनार मध्ये सगळं दाखवतात प्रूफतेन आणि नंतर हाय ना वेबिनार फोर्टी मिनिट असते फोर्टी मिनिटचा वेबिनार होउन नंतर तिने ना एक वेबिनार म्हणुन रेजिस्ट्रेशन असतं.
हा
हा रजिस्ट्रेशन मध्ये पण तुमचा आता बघा सर नितिन सांगितलं आधार कार्ड पॅनकार्ड पण चेंज करायला लागते.
हा
बट ते आता काय आताचे लोक ति फ्रॉड सांगतात ना
हा फ्रॉड म्हणतेत बरोबर
म्हणून ना काय आता हे तर जेन्युन आहे बरोबर सगळं जेन्यूनच असत
हा
हा सगळं बरोबर असते म्हणून ते काय आहे कि तिने ते सगळं प्रूफ तीन दाखवत होते. म्हणून तिने पहिला रजिस्ट्रेशन करून घेते का? प्रूफ मध्ये त्यांनी सरांची इन्कम ते दाखवतात.
इन्कम म्हणजे किती कमवले काय कमवले असं आणि हे कशाबद्दल आहे? प्रोडक्ट आहे काय आहे काय आहे?
नाही ह्याच्यामध्ये प्रोडक्ट विकायच नाही पण फर्स्ट लीतुम्हाला हा प्रोडक्ट द्यायचे की बघा कसले आहेत प्रॉडक्ट?
म्हणजे ट्रायल साठी का ट्राय
होय ट्रायल साठी देतात. एंड आफ्टर रजिस्टर स्टेशन आहे ना ते तुमचं नुसत ऍड्रेस घेतात ऍड्रेस जीमेल नंबर नाव फुल नेम वगैरे
हे घेतात आणि
नंतर आहे ना ते रिस्ट्रेशन झाल की आपल्याला फ्री गिफ्ट देतात.
फ्री गिफ्ट काय असते?
आता ती फ्री गिफ्ट मध्ये सांगितली होती की कंपनी पूर्ण डिटेल असते.
आ
कंपनीची पुरी डिटेल आणि त्याचा आहे ना प्रोडक्ट् काय काय आहे प्रोडक्टची नॉलेज पण देतात.
अच्छा हे फ्री गिफ्ट म्हणून असते.
हा बट ते फ्री गिफ्ट कशाला असते ती मी फ्री गिफ्ट म्हणजे म्हणलं हे वेबिनार मग फ्री गिफ्ट कशाला मग ती म्हणली हे जे वेबिनारस ना असत्यात ना ते फ्री गिफ्ट तुम्हारी व्हिडिओ असतील ते फाईव थाउजंड आहे.
म्हणूनच ते आपल्याला गिफ्ट
फ्री मिळते हा आपण रजिस्ट्रेशन आपण करू म्हणून ते फ्री देत्यात-
अच्छा आणि रजिस्ट्रेशनच काय चार्जेस वगैरे-
नाही रजिस्ट्रेशन काही चार्जिंग नसते आणि ते रेबिनार पण चार्जेस घेत नाही.
ओके
हा आणि प्लस काय आहे असतय आणि त्याच्यामधे न मार्केटिंग प्लान आहे. मार्केटिंग प्लान आणिक आहे ना
आता जे जे काय म्हणलीस?
आताजी म्हटल आताजी पण ते आता व्हिडिओ सेंड केलेत ना
हा
त्याच्यामध्ये एक मार्केटिंग प्लॅन मधून पण असते मार्केटिंग प्लॅन मधलं काय असतय की इन्कम कसं येणार किती लेवलच असतय.
ह
ते सांगत्यात
हा हा
तुमची फर्स्ट इन्कम काय असणार काय नसणार ते सगळे
अच्छा
हा आणि फ्री गिफ्ट नंतर आहे ना आता फ्री गिफ्ट नंतर काय असते तिने फॉलोअप घेतेत आपलं
फॉलोअप मध्ये काय काय विचारले जाते?
फॉलोअप मध्ये बघा त्यानी ते विचारय की तुम्ही फ्रीगिफ्ट तेन बघ सगळ वेबिनार्स अटेंड तेन केला तुम्हाला काय आवडलं.
हा हा
सांगताना हा मला त्यांच कन्वर्झेशन आवडल त्यांनी काय बोलत होते ते आवडलं कम्युनिकेशन स्किल्स त्यांची आवडली.
अच्छा
ह नंतर त्यांनी सांगत्यात की आ मतलब तुम्हाला प्रोडक्ट कस वाट
मग प्रोडक्ट आप पण स्वतः युज करून सांगायचं त्यांना की आपल्याला काय वाटलं काय नाही ते.
नाय नुसत तिने आता वेबिनार मध्येच सांगितलं की अस हाय म्हणून
अच्छा फक्त म्हणजे एक्सपिरियन्स असावा की प्रोडक्ट कस असतय काय असतय त्यासाठी आपल्याला प्रोडक्ट दिले जातात.
होय दिले जात्यात मग त्याच्या नंतर आहे ना मार्केटिंग प्लान तेन दाखवल्या नंतर ना एक स्टार्टअप असतय स्टार्टअप मध्ये त्यांनी प्रोडट सांगत्यात कि बाय करा.
हा जसं की काय काय?
तिनी ऑप्शनस देत्यात अरे त्यांच ना एक ते पण असतय ऍप असतय कंपनीच त्याच्यामध्ये पूर्ण लिस्ट असते प्रोडक्ट ठीक कुठलं पण तुम्ही घेऊ शकताय बट तेन ॲप च नाव अ ती तर अजून मला म्हणली नाहीये
हा हा
हाय हाय पूर्ण डिटेल बट ती म्हणली होती एक ऍप मध्ये सगळे प्रोडक्टस तेन असत्यात
ओके
ह आणि प्लस नंतर अ आता तुम्ही प्रोडक्ट स्टार्ट तेनी सांगत्यात की स्वतःपन तुम्ही बिलिंग तेन करू शकता बट तुम्हाला बिल आहे ना वन थाउजंड प्लस करायलाच लागतय
वन थाउजंड प्लस
होय
त्याच्यात कमी बजेट मधे होत नाही
नाही वन आताच बघ कमी बजेट अगर म्हणली तर वन थाउजंड फोर हंड्रेडच आहे
कमी बजेटच वन थाउजंड फोर हंड्रेड मग जास्त बजेटच किती आहे
बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त आहे सगळ्यापेक्षा कमीत कमी ते बजेट आहे वन
वन थाउजंड फोर हंड्रेड हे कमी बजेट आहे त्यांच अरे बापरे?
कारण की काय आहे त्यांचे जे प्रोडक्ट हाय ना ते वर्ल्ड बेस्ट प्रोडक्ट
प्रोडक्ट एक्स्पेन्सिव्ह प्रोडक्ट का ब्रँडेड प्रोडक्ट आहेत कसले?
एक्स्पेन्सिव्ह प्रोडक्टंय पण त्या प्रोडक्टचं काय असर होतो का आपल्या बॉडीवर? काय इफेक्ट दिसतो का?
हां, लई छान रिझल्टंय वर्ल्ड बेस्ट तेनला सर्टिफिकिशन पण मिळलंय.
म्हणजे सर्टिफाईड प्रोडक्ट्स
होय, हां
मग त्या प्रोडक्टचा आपल्याला काय बेनिफिट्सय?
पहिला तर ते की आपलं स्टार्टअप पण झालं त्येजमधी बिझनस स्टार्ट पण झालं आणि प्लस आय ना आपला वेबिनार ते पण फ्री मिळतेत ट्रेनिंग्स पण मिळतेत आणि ती कमवत त्येजं मधी काय आता? त्येनी सांगतेत की त्यांचा बिझनस पॉईंट्सवर चालतंय
अच्छा म्हणजे आपण पॉईंट कम जेवढं आपण पॉईंट कमवणार तेवढा आपल्याला पैसे मिळणार.
होय, मग आता आपुण प्रोडक्ट ऑर्डर किली तिजं पॉईंट्स आपल्याला मिळतेत मग काय आता पॉईंट्स आले तर त्येजी इन्कम मधी ते ते इन्कम दुन्हीच आपल्याकडे येणार मग ते फ्रीमध्येच मिळालेत ना आपल्याला प्रोडक्ट्स
अच्छा असय व्हय म्हणजे तेच्या थ्रू आपल्याला त्यांनी पॉइंट्स ऍड करून देतात अस
हा हर एक प्रोडक्ट मध्ये ना एक पॉइंट असते
आच्छा जेवढं प्रोडक्ट आपण घेतलं समजा आपण त्यांच्याकडून प्रोडक्ट घेऊन विकल तर त्याचे सुद्धा आपल्याला पॉइंट्स भेटणार
आता विकायची तर हे बिजनेस नाही आहे बट हे पुढ जाऊन आपल्याला टास्क तेन देतात मतलब टाक्स लिहायचं ट्रॅक देतात सॉरी
काय ट्रॅक देत्यात
अ बघ एक बेसिक एक ट्रॅक असते एक मिडियम असते आणि एक फास्ट असते
हा
आता ते त्याच्या मधीच ट्रॅक मधी आपल्याला डिसिजन घ्यायला लागते कि आपल्या कस करायचं? काय करायच? कुठल ट्रॅक लो जर घेतला तर तुम्हाला प्रोडक्ट विकून बिजनेस करायला लागतोय.
हा
आणि जर स्पीड तेन घेतलं तर तुमच डायरेक्ट बिजनेस स्टार्ट होतय
अच्छा लो मध्ये कितीच बजेट असतय
अ त्याच लो मध्ये अगर बजेट सांगितली तर ते तुमच्यावर असतय
म्हणजे आपण ठरविल तस
होय
आणि स्पीड घेतलं तर,
स्पीड घेतले तर ते समथिंग तीस ते चाळीस हजारच पडतय
अरे बापरे! एवढं ब्रिज म्हणजे आपणच इन्व्हेस्ट करायचं सगळं
हा इन्वेस्ट म्हणजे काय आता बघ तू जर कस स्टार्टिंगच असतय प्रोडक्ट घेतली ते पॉईंट्स पडले आणि ते आपल्याला पॉईंट्स चे पण पैसे आले राईट आता एक पॉईंट असते ते वन पॉईंट फायच झालं बरोबर
बरोबर
हा तर ते वन पॉईंट फाय चे जे अ अ ते असणार अं समथिंग सेवन टू नाइन अं नाइन हंड्रेड असते आपल्याला रिटर्न येते
सेव्हन टू नाईन हंड्रेड रिटर्न पॉइंट्स येतात का पैशे येतातच?
होय आता तू वन थावजन्ड फोर हंड्रेड जर केलेस ना ते ते पॉइंटस तुला ना आं नऊशे आं ते तेवढे येते तुला
अच्छा!
हम्म
ठीकये मी विचार करेल ह्याच्यावर कि म्हणजे जॉईन करायच नाही करायच पण हे सेफ तर आहे ना कि म्हणजे ऑनलाईन एवढे सगळे स्कॅम चालू आहेत
हा ते तर हाय बट ऍक्च्युली काय ना ति स्टार्टिंगलाच रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटस असत्यात ना गव्हर्नमेंट चे ते सगळं दाखव आपल्याला आणि जर तेनी ते पण म्हणलेत की अगर असल अजून पण ट्रस्ट इशू असले की तुम्ही जेमिनाय गुगल वरती पण सर्च मारून बघू शकताय का ज्यानुअन हाय का नाय
अच्छा म्हणजे आपण सर्च रिसर्च करू शक की बाबा हे फेक आहे का ओरिजनल आहे
नाही कारण की आता ते पण खोटं तर बोलू शकत नाही ना जेमिनाय ऑर गुगल
हा ते तर आहे गुगल तेन काय खोटं सांगणार नाहीत ते फेक तर फेक सांगणार ओरिज नंतर ओरिजनल सांगा ठीक आहे चल मी चेक करते आणि सांगते तुला कळवते
हा म्हणून मागे मी मी पण चेक केल त बट ते आहे ना फेक नईये रिअल हाय
ओके ओके चालेल चल मी चेक करेल आणि तुला सांगेल ठीक हाय.
ठीक हाय ठीक हाय